उचल का उचल का हॅलो
हां बोला
बोलावंच येतं
हो
हम्म बोल काय चालं काय करतय
काय नाही बसलीय
जेवली
नाही जेवण व्हायचं
बापरे लय जोरात लागला तिला चालू राह देेता ई फोन
हो
आ काय नाही काय नाही का नाही काही नाही झालं काही नाही जततो बोल मग कशाला मती करायच्या अगं ही पडली तर लागलं होत तिला
हो का कुठून पडली
असं मी दोन गुडघे उभे करून बस घऊ ना डान्स कर कर झाली आणि गुडघ्यावरच होनवटी आ पटली तिने
आता तिला दात येत आहे ना दात आल्यावर असं पडलं का बस होट होटालाच रुजते दात
हो म्हणूनच तिचं पहिलं तोंड बघितलं कुठं लागलं की काय म्हणून नाही का तही पण अस टपकन आवाज आला ना हे नवटी वर जाऊन बसते तर
हा हा
आणिट जात बण आता तर लक्षच ठेवा लागेल जपून लक्ष ठेवावं लागेल तुला खेला
किती लक्ष ठेवलं तरी प पुरं खेळताना पडते पुढतेच सुणू
पडतेच ना आपण काही एवढं म्हणजे कडेवर घेऊन थोडी ना आपण हे करणार मग त्यांची ऍक्टिविटी स् होऊन जाते हो त्याच्या मूळ आणि थोडीशी बाई आगाव आहे आमची
ह्म अस अशी शार्प नाही आहे का ही वस्तू आण म्हटलं तर ती वस्तू आणा
अ हा ह अ ह नाही समजतय पण आळशी आहे तो आळशी खूप आहे
वटपौर्णिमा
हो उदया आहे उदया आहे उदया आहे वटपौर्णिमा हम तर ते वटपौर्णिमेच म्हंटलं कशी पूजा करायला लागते ग
पौर्णिमा वट पूजेला आंबा पाहिजे
हा नको नको बास एकदा एकदाच पिल्लू आता एकदाच बस बस बस
अ कापड पाहिजे दोन एक ओटी भरासाठी खाली छोटा असला तरी चालते. अ ओटी पाहिजे खाली तो आंबा गहू अस वगैरे त्या ओटीत ठेवल्या जाते
ह
झाडा खाली. अ पाणी घेऊन जायचं त्या जागेवर पाणी टाकायचं छोटी रा रांगोळी काढायची कुठल तरी एक शुभचिन्ह
हम हम
काढायचं मग त्याच्यावर ओटी भरायची
हम अरे बाबा मजा हो हो
खाली त्या व मग वडाची ते पूजा करायची त्याला धागा गुंडाळायचा धागा गुंडाळायचा त्याच्यावर एक दुसरं कापड टाकायच पिवळं केलेलं किंवा पिवळं कापड आता कोणी लाल वगैरे सगळेच वापरते पहिले पिवळच कापड वापरायचे धागा जो गुंडाळतो ना आपण जो धागा नाही गुंडाळत का आपण त्या धाग्यात अडकवाचा मग तो धागा गुंडाळून झाल्यावर अडकवाचं वस्त्र करून न्यायचं घरून कापसाचं ते अडकवाच तिथ दिवा लावाचा आरती करायची आणि नमस्कार नवस्कार करायचा मग पाच बाया असल्या तर ओटी द्यायची त्यांना कोणी गावाचीच देते तर कोणी छोटे छोटे पाच आंबे ने नसले तर ठीक आहे मग
हा हा हिच्या बाबान केळी पण आणली आणि आंबे पण पण आणले. ह
आंबे पाहिजे. नाही त मग तिकडून आलं तिथं नाही गेलं तर घरी बोलवायच्या पाच हा पाच बाया घरी बोलवायच्या. त्यांना. त्यांना आंब्याच वान द्यायचं म्हणजे ओटी द्यायची. गवाचे दाणे
नाही आपल्या घरात असलेला पण चालते का साधा?
हो त्याला कॉटनचा येत. कारण तो तो धागा म्हणजे हा. तो धागा तुटलाय पाहिजे ना मग ते सात वेळ
हो
हम. असं असं काही नाही तोही चालते म्हणा हाताने तुटतेच पांढरा धागा.
तोडते का इकड आपल्याकडचे लोक तोडते ना इकडचे लोक लोक बिनधास्त खोसून देतेत तिथं
हो का आपल्या इकडचे तोडते तिकडे जशी पद्धत असल तसं करायचं.
मी गेली नाही ग अजून इकडच्या वडाला म्हणजे कसं मागच्या याला होती. नव्हती मी इथं आता आहो ते इकड म्हणजे कसं आहे पूर्ण साहित्यच विकत भेटते पूजेच ते. वडाच्या बिंडाळसहित सगळंच भेटते म्हणायचंच. ते बाबा. आता आणताना आणणार होते खूप पाऊस होता आता आता जातो म्हणत आहे अला पाऊस
हम्म हम्म हम्म आ आंबे आंबे मह बच आहे ना का याला हो नाही का आमच्या.
हो आंबे आहे लागणंत घरी अ आणि घरच्या वडाची जर घरी असं भिंतीवर काढून वड पूजा करतो म्हंटलं तर
अ अ तसे जमते त्याची तशीच पूजा करायची खाली वस्त्र ठेवायचं ओटी भरायची. हळद कुंकू लावायचं आणि ते मग धागा कशी कुंडाळश तर आपल्या इकडे खेळ ठोक बाजूला आहे ना काही. दोन बाजूला दोन आणि मग त्याला तो धागा गुंडाळ
हम्म हम्म
आणि मग ते धागा गुंडाळण झाल्यावर त्याच्यावर फडक टाकायच. फडक म्हणजे तो कापड नाही का वस्त्र पिवळ केलेलं ते
हम्म हम्म
पुन्हा याचं वस्त्र करते कापसाचं
अ इचेे बाबा जाते आठ साडेआठ वाजता तर तेवढं सकाळी जाऊन येणं झालं पाहिजे वडाला आणि जर दु पर जाते म्हंटलं ना बायांसोबत तर बाईला कोण सांभाळ ना आपल्या
हो
मुंबाईला सांभाळणं महत्त्वाचं आहे ना.
हे बाय कसं कर माहितय का उद्याच्या दिवस लवकर उठायचं.
हम्म लवकर उठायचं आणि स्वयंपाक करायच आंघोळ करून आता पूजेच सगळं काढून ठेवायचं आत्ताास
हा
आणि आणि सकाळी जाऊन पूजा करायची. मग
दादूचाय व्हिडिओ कॉल आणि मग सकाळी जायचंच ठेवायचं
हो सकाळी बिलकुल जायचं आपलं साडी बिडी काढून ठेवायची आधीच ना सात वाजता निघून जायचं घरून बाकी काम होत बसल नंतर उद्याच्या दिवस पू बि उद्याच्या दिवस तिकडून येतो आपण तर पूजापाती झाल्यावर पो विच नाही लावायचं
दादू ह हो
पोचा बिछा लावाचा नाही उद्याच्या दिवशी
हा हा तस कराव लागल मग नाही कायच बाबा आता जातो म्हणे नंतर तर जाऊन घेऊन यावं ला लागल पूजे
ह गजरा बिजरा भेटत असेल तर घेऊन या म्हणा आत्ताास तुला लावायसाठी आणि ती राणी कलरची साडी आहे बा
नाही रे राणी कलरची कोणती आहे
हो गुलाबी कलरची साडी नाही तुझ्याकडे लग्नाच्या वेळेस तीन साड्या आणल्या होत्या आपण ते गुलाबी कलरची साडी ती घाल हिरव्या बांगड्या
हीरवे्या बांगडे आहे
ह हिरव्या बांगड्या घाल त्याच्यामध्ये हे नसन कडे टाकायसाठी
अ ते दुसरे वाले आहे गोल्डवाले
गोल्डवाले आहे ना कोणतेही चालतं. ते टाकायचे गजरा लावायचा. छान भांग भरायचा. कुंकवान भरायचा म्हणजे ओल ते लावायच त्याच्यावर कुंकु लावाचं. थोडशी पटकन उटायचं लवकर करायचं. नाही स्वयंपाक होत असेल तर उद्याच्या दिवसच त्यांना मना काही बाहेरच अ
हो तसं खाऊ शकतं. तेव्हा न खाते ते बाहेरचं खा म्हणलं तर.
हा उद्याच्या दिवस नाही बुवा मनाचं.
नाही बस स्टॉपच वडाला जा म्हणजे कसं लवकर ते
हा तिथंच जायचं बस स्टॉपच्या वडाला
आणि तिथं दर्शनाला आलेल्या बायाही भेटू शकते.
ह पण मी काय म्हणत अ पूजाल ल लागलेला आहे का वड पूजा करते का बाया तिथं.
पूजा करते का नाहीत माहित नाही काल शूटिंग करत होत्या इथल्या वडाची बस्
आपल्या इकडे नाही का लग्न लावलेल्या वडाचीच पूजा करते म्हणून म्हटलं.
हो बाई आता वड्याचं लग्न लावलं.
तिकडे. बबली म्हणते तिकडे काय नाही म्हणते ते कोणाही वडाच्या पूजा करून ते म्हणते बाळा
अगं छोटासा वड घरी आणते त्याचीच पूजा करते. विकत आणि ते छोटासा वड आणि त्याचीच पूजा करत इकडचे लोक आपल्या घरी वडा आहे त्याचं लग्न लावलं होत. छोटा आई आई पूजा करते त्या वड्याच माहित नाही ना म्हणजे लावलंच ना चांगलं मंगलाष्टक वगैरे म्हणते ना-
आमच्या इकडे चांगलं लग्न लावून अ लावते त्याच त्या दिवशी स्वंय पाक करते अ मस्तां मस्त स्वयंपाक करते. मंगलष्टक म्हणते लग्न लावते.
जसं तुळशीचं लावते ना तसच सारखं.
हा तशाच सारखं आणि तेव्हाच ते तो वड नाही का.. वट पौर्णिमेच्या दिवशी पूजाले म्हणजे मान्य राहते...
इकडचे लोक नाही बाई आता इकडच्या छोट्यासा वड विकत आ....
तर तेथे कुठं लग्न लावला जाते आता ते मगं ते तो चांगला आहे.. आहे...
हम....
जायचं...
हा...
तिघही मिळून जायचं फोटोही काढताय येते.... आणि पूजा हे होते दोन कापड आहे का तुझ्याकडे... दोन कापड नसेल तर एका कापडाचे दोन कापड केले तरी चालते कापून...
चालते मग दोन कपडा आता ह पूजा आणायला जातय ना त्याच्यात छोटे-छोटे भेट....
हा तरं मग तस करायचं आपले... एका याच्यामध्ये गहू न्यायचे प्लस्टिक मध्ये त्या त्याच गव्हा मध्ये आपले आंबे टाकून न्यायचे एक वडाला वटी.. आणि पाच बाया भेटल्या तिथंच तर हळद कुंकू लावून ओटी द्यायची, नाही तर घरी बोलवायच्या पाच बाया...
हो कारण मला आरतीचं ताट तेन नेता येणार नाही बाई मुळ पकडता येणार नाही
आरतीच ताट नाही ताटबीट... सगळं टाकून न्यायचं याच्यामध्ये पिशवी... ते तुझी कुयरी बिरी घासूनच होती...
हो सगळं घासूनच आहे दिब्यापासून सगळं...
हा तर आता तो तर दिवा आपल्याला... ठेवता येणार नाही ते एक मातीची दिवला नसेल तर घेऊन जायच.
मातातीचे दिवलन नाही कणकी केलात ज
पक्षी
एक्स्ट्राची नाही कणकीच केल्यात जमते का... मातीची तुला आता पूजा आणायला चालले ना तर मातीची भेटली एखादी तर घेऊन या म्हणते
घेऊन या नाही तर मग आता पौर्णिमसा कणकीचाय लावला तर हरकत नाही
हो...
तस आधी पण पनीर टाकायचं... अस ओटी ठेवायची...
हॅलो..
ओके हो हो पाणी पहिले खाली हे करायचं मग ओटी ठेवायची..
काली हे करायचं मग ओटी ओटी ठेवायची.. विड्याची पानं असतात ना दोन विड्याची पण... पानं घ्यायचे त्याच्यावर सुपारी एक रुपया ठेवायचा... हळद... कुंकु अक्षदा आपलं घेऊन जायचं सगळं... फुलं भेटत असेल तर फुलं.. ऐकत आहे ना... हॅलो..
हॅलो हा...
हा ऐकत आहे ना..
हो आला होता म्हणून ते हॅलो...
हां बोल ना...
अग दादूचा फोन आल्यामुळे...